हॅलो हम्म. बोलात कु्ट कस का हा कसं काय घे कट झाला कोणास तेल तर खर माझ स्पीकर वगरे आणि मी तर बाहेरच ठेवल.
हम्मम् तुझ्या अजून किती कॉल आहेत.
आत्ता माझा तुला एकोणीस हं आहे बघ.
पेमेंट किती झालंय तुला
काय बोललू नाही एक शेकेच्या कायतय वाटतं.
बर बर आणि ह्याच ट्रान्स्क्रिप्शन च किती केलेस तू?
आता पाचशे काय सहाशे झाले.
काय करावं असंच वाटत नाही ते मी तर त्यात फेलच झालो आहे माझं येतच नाही ते रेकॉर्डिंगचं काय.
ते काय ना झाले माहिती काय सारखं सारखं येत न चुकीचं तिने जसं ने तस तस जर तु सबमिट करत गेलीस का तर ते फेल होते.
अगं काही प्रॉब्लेम आहे माहितीये माझं जे मराठी क्लिप बोर्ड आहे ना त जे कीबोर्ड त्यांना बरोबरच नाही आहे म्हणजे असं टाईप एक करतोय आणि एक सेंड एक वेगळंच होतोय त्यामुळे प्रॉब्लेम आला मला.
मग माईक असतोयच की माईक वर न करायचं.
अगं मझ घडलंय ना त्याचा म्हणजे ते गुगलवररचा माईक ओपन होतोय आणि ते युजच होत नव्हतं त्यासाठी बाकी यू होतय पण त्या कार्यच्या टास्क साठी होत नव्हता. सगळं टाईप करत मग ते टाईप करताना कसच पेल म्हणजे असं. ते मस्त काय उलांटी वगैरे चुकता.
मराठी आणि इंग्लिश. असं दोन केे ब ठवत होतं मीच करणार खरं होणार ऑटोमॅटिक येत होत ते.
पप्पां फॉन.
हॅलो.
हॅलो. हा बोल हम्म. तू कसं म्हंटलीस, तुम्ही रात्री दिड ला गेलतासा?
हा दीड ला गेलते. सकाळी बरो सात ला म्हणजे अक्कलकोटचा दर्शन झाला. कारण अक्कलकोट शेवटला जायला लागते ना तिकडे. तुम्ही गणगापूरला पण गेलता ना?
व्हय.
मग आम्ही तेवढ्या लांब गेलो नाही, अक्कलकोट पर्यंत गेलतो.
मग तुम्ही पहिला अक्कलकोटच दर्शन करून, मग तुम्ही पंढरपूर आणि तुळजापूर केलाय?
हा म्हणजे आधी शेवटच्या पॉईंटला गेलं त्यानंतर अ -तुळजापूरला आलं. तुळजापूरहून पंढरपूर पंढरपूर केलं, आधी तुळजापूरला गेलं इथन जातानाच. पहिला. सकाळी
हा.
पहाटे होतं तिथं.
हम्म.
मग त्यानंतर अक्कलकोट मग तुळजापूर, मग पंढरपूर. बघितलेलं इस्कॉन टेम्पल बाहेरन तिथ.
बाहेर न कुठं दिसतय ते, आत आहे ग जरा.
आताय पण बाहेर अस ते नसत का बोर्ड अगं काय ना पंढरपुरात सारखं जातात पप्पा वगैरे. मग आम्ही कधी तर जात असतो. पंढरपूर पूरमध्ये काय आम्ही जास्त बघितलं नाही. फक्त तिकडं अक्कलकोटला कधी गेल नव्हतो, मग तिकडन आलो.
हा हा. मग तुम्ही घरी कितीला आला?
मग घरी त्या दिवशी नाईटला, आम्ही काहीतरी दोन अडीच वाजलेल.
अय्या काय गरज होती ग बाई, एवढं सगळं करायची. दिल
आम्ही ना अ त्यांच्या सोबत गेलत म्हणजे पाव
हॅलो, छानलं काय तर.
आणि आमचा पण त्याच दिवशी स्लॅप पडलेला. जायचं असं ठरलंच नव्हत. मग अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी स्लॅप पडला आणि आम्ही संध्याकाळी निगलो अस झालं.
हम्म.
मग त्या तीच घोळ झाला सगळा.
कट व्हायलाय आवाज.
काय बोलिस?
आवाज कट व्हायलाय तुझा, ऐकू येईना झालय.
आता येतोय? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो कॉल चालूय ना? हॅलो.